रेंजमध्ये या ना थोडस. हा आला, आवाज आला आता हा. काय करताय आवरल?
हा आवरलं की, तुमचं?
नाही. मी पोळ्याच बनवते अजून भाकरी बनवल्या, पोळ्या भाजी भात.
हुं हुं एवढा उशीर?
उशीरच होतो आहो. सगळ्यांचं आता बनवायचंत ना काही ना बाजरी रीच्या, काहींना गव्हाच्या. खूप.
हा.
दोन, दोन भाजी, टिफिन पण राहत ना सकाळी मुलांचे. हुं.
हा हा.
मुलांचे टिफिन राहता ना.
हा हा.
आज काय भाजी बनवली? अं.
बटाट्याची.
दुपारी आराम नाही होत हो काहीतरी. अच्छा.
होय.
हम्म.
जेवण दुपारीच करताय का तुम्ही मग? लेट ना हॅलो.
मुलं गेली?
हो आत्ताच गेलीत ना. ते दहा वाजता जात्यात ना.
हम्म. नाही आज आमच्या इकडे खूप पाऊस आहेत ना मग शाळेला सुट्ट ते बी बेसिक टीव्ही ले आता हुं, ऐसे फुकटाच्या घरी.
हा हा म्हणजे पाऊस असल्यानंतर सु
पावसामुळे सुट्टी दिली आज.
हा हा हा आज खूपच पाऊस आहे.
तयारी वगैरे केली त्यांची, सर्व टिफिन वगैरे बनवले होते, ते निघालेत मग खूपच पाऊस चालू झाला मग शाळेने दे मॅसेज आला शाळेकडून आज सुट्टी आहे मात्र.
हा हा हा. मुलांना तेवढाच चान्स मिळाला.
तेव्हाच जातात सकाळी ओ सातलाच खूप गर्दी असते सकाळी सकाळी, स्वयंपाकाला लागायला आठ साडेआठ लागून जाता होऊन जातात हम्म.
मग?
तुमच्याकडे आहे का पाऊस तिकडे?
हो पाऊस आहे की आज पाऊस आहेच.
तरी पाठवले शाळेत पोर.
होय प आमच्या इकडे घालवत्यातच शाळेला पोर.
हा हा.
आता येत्याच एक एक वाजता येणार आता.
हा हा हा.
कारण आज महिना आखिर आहे ना, त्यामुळं आज एक वाजता येतील.
हा बरोबर बरोबर.
आज दुपारीच लवकरच येतील. आमच्याकडं सुट्टी देत नाहीत. हो जेवण आवरल की. आमच्या इथं होय जवळाय.
हम्म तिथल्या तिथे मग काही प्रॉब्लेम नाही असं.
हम्म सुट्टी कधीच नसत्या कि ती पण पाऊस पुर आला तर आणि शिक्षकासनी यायला वाट नसेल तर सुट् टी देतेत.
नाही ना पण म ती अशे होय आदेश वरून आल्यावरती कलेक्टरचा आदेश आल्यावरती नाही देतायेत स्कूल नाही ठेवता येत ना. मुलांच्या जीवाला धोका राहू शकतो ना? हम्म.
आज स्वयंपाकाचं अजून बनवायचं आहे म्हणा.
हा हा.
हम्म हम्म.
काय गरम गरम करायचं आणि गरम गरम खाय
खायचं शिस्तीत नाश्ता व्हित असल आणि सकाळी.
हम्म हम्म काय बनवलं होतं नाष्टाला?
होय तुमचा नाश्ता व्हित असल, आमच्या इकडं काय दहाला जेवत्यात आमच्या इकडं. खेडेगावातनी लवकरच जेवतत्यात ना. हम्म खेडे गावातनी नाष्टा कुठं करत बसतंय कोण.
हा बरोबर.
हम्म. त्यामुळे जेवण हे सगळं आवरायलाच लागतंय लवकर.
हा हा बरोबर, शेतात पण जावं लागत असल ना?
हो शेताकडं पण कधी कधी त जावं लाग ते ना. तुमच्याकडे शेतात काय पिकतंय?
आमच्याकडे तर द्रा क्षे द्राक्षे राहता हा.
हा म तुमच्या इकडं द्राक्षेच्या बागा असतील ना ते?
हा द्राक्षचे बाग आहे आता ते मार्च, एपिल येतात द्राक्षे ना.
हां हां
वर्षभर त्याची मशागतच असते वर्षातून एकदाच येत पीक ना
हो मग ते द्राक्ष झाल्यानंतर काय पिक घेतात का नाही.
त्याच्यात काहीच नाही द्राक्ष नाही आता टोमॅटो लावलीत ना आता
हा हा
आता लावलेेत आातताशी महिना झाला ह मग सोयाबीन वगैरे राहते येतीत त्यां राहत सोयाबीन पण तच्याकडे हम्
हा हा आणि तिची विक्री मग द्राक्षांची येऊन नेतात का मार्केटला जातय
डायरेक्ट यायला आपण व्यापारी असतो ना ठरलेला व्यापारी घेत तो डायरेक्ट- इथे घरी माल कुडायचा इथे हम्म इथे घराजवळ काटा म्हणून
हम् हम
ह पॅकिंग करून नेतात गाळ्या वगैरे वीस किलोच्या पंचवीस किलोच्या अस
हा हा तुम्ही ते मनुके तन तयार करत नसतिला
मग करतो ना तयार आमच्याकडे जंबूचे बेदाणे राहात हो दोनशे रुपये किलो विकतो तो आणि आम काळी काळी काळी आमच्याकडे
काळी करतय हा हिरवी ना काय? हा हा
त्याच्या बेदानात तर एकदम भारी लागतो
हो
म्हणजे विदाउट केमिकल असतो तो ना बनवलेला आम्ही घरी तयार करतो ना
हा हा मग ते बाहेर विकतायना तुम्ही?
हम्म हा ते पण असंच वापरालाच देतो मग हम्म
देता होय मग ते द्राक्ष वाळवूनच करतात ना ते वाळवायचं आणि पॅकिंग करायचं द्यायचं काय हम् मा आणि सगळ् दुसळ्या धुण ती आवरल
हो आवरल
हम्म हम्म हातावर धुवा काय वाॉशिंग मशीन आहे
बरं हाताने धुतो म्हटलं हा नाही म निघत नाही आहो
हम्म होय हम्म ते परत आणि घाण असले
ते व्हाईट कपडे अजिबात निघत नाही.
निघत नाहीत हा आता मुले घरी आहेत म्हणल्यावर आता
हा.
मुले घरा, घरात आहेत म्हणाल. आता काय दंगाच नुसता.
हा दिवसभर आता
दिवसभर त्यांच्याच पाठी मागन बसाय लागतय होय. शाळा असलेली परवडते ती.
तेच ना आटकून राहत शाळेत तिकडे त्याच्यामुळे काही नाही वाटत.
हम्म, हम्म.
हम्म, हम्म.
मग आणि काय?
निघाले होते ते पण मग पुढे गेले पाणी लागलं ना परत मागे आले. हम्म पाण्यातून गाडी जात नव्हती.
हा हा पाऊस असल्याने कारण बाहेर शिटीतनी सुट्ट्या देतेत नाही? जास्त पड.
गव्हर्नमेंट स्कूल आहे मग नाही ते रिस्क घेते एवढी असं.
हा हा.
हम्म.
आणि काय?
का नाही आग जेवायच नाहीव जेवायचं अजून पोळ्याच लाटत होती.
हा नव्हे जॉब ला हायसा काय?
नाही हो मी घरूनच करते ऑनलाईन. जस वेळ भेटेल तसं हम्म, हम्म.
कधी मिळेल तवा करायचा.
हम्म‌
हम्म, हम्म मग जेवण सकाळच किती वाजता करताय तुम्ही?
तरी अकरा वाजता अकरा, साडे अकरा.
तरी लवकर आहे. नाहि तर एक, एक जन दीड ला करते.
तुम्हाला सवय हाय ना ती.
होय.
हम्म, हम्म तेच तर एकदा सवय झाली कीड नाही काही.
होय. मग आणि काय?
बाकी काय?
काही नाही बघा निवांत आता पोर धन्यवाद एकदा पोरं आला कि दंगल चालू.
हो तुमचं काय तेव्हाच आवरत असेल?
होय पोर जात्यात तेव्हाच आवरतय नऊ, नऊ साडे साडे नऊ ला तरी आवरतय आमचं.
हम्म, हम्म.
हम्म आता एकदा पोर गेली की कि मग काय काम नसतय नी मग जेवल्या नंतर तेवढचं आपल आता ह भांडी घासलीत की चालतय. बर. सगळं पोर जाईस्तवरच आवरायचं.
हा तेच ना, पोर नसले कि किती वाजले कळत नाहि. असल्यावर किती वेळ जातो कळत नाही.
व्हय, ते हे दे, ते दे, ते दे. नुसती मागच असतेत.
आमची जेवची गर्दी चांगली आता. पसारा पडलाय खुप घरात.
हा हा.
हुं. हू.
हू हू.
पोरांमुळे काय हो, वेळ कुठे जातो कळत नाही.
हो.
हुं.
हू हू.
त्यात मेंबर जास्त असले कि, वेळच लागतो आवरायला.
काय ते?
मेंबर जास्त आहे ना घरात.
हा हा. हा हा. माणूस असल की, जरा वेळच लागत ना आवरायला.
मग हुं.
हू हू. एकाच वेगळं, एकाचं वेगळं, सगळं करूस
तेच नुस्त, हू हू.
चालेल म जेवण झालं मग करते. करा तुम्ही मला.
बर बर नंतरन करतो. एक दहा मिनिटात करतो. हा चालतय. दहा मिनिटात करतो.
दहा मिनटांनी नाही माझा आवरणार. बाराला करा णा. मी किंवा मी माझं आवरलं की, मिस कॉल देते तुम्हाला.
बरं बर चालतय चालतय.
चालेल ना?
हा चालतय. हा.